हॅलो
हा
हा आता आवाज आला हा आला आला तुमचा आला बघा आता तिथंच राहून बोला म्हणजे माझा पण येईल.
मी दारात बसलोय उभारलोय
नाही नाही तर माझ्या कसं काय आला नाही तुम्हाला मग मी पण तसच हा आता आणि मगाशी आत होता काय
नाही नाही इथं म्हणजे ही मेन रोडला घर आहे ना मग इथं आत कोपऱ्यात बसलेले.
हा हा नाही नाही आता हा म तेच म्हणालोय तुमचा आवाज आता तिथंच राह्वा काय मग आणि काय हा इथंच बसा मग कसं मग कसं व्हायचं काय ऐकूच येइना तर मग कसं एक कॉल ब्लँकच गेला बघा
जेवलासा
हा नाही अजून तुमचं
जेवूनच
हम् मग काय चालू हाय काय कॉलेज करताय काय? बर आता अकरावीला हाय काय हा हा मग काय तर कॉमर्स
सायन्स
हा सायन्स होय कुठलं गाव तुमचं
ते ना इकडे इकडं राशीवडी हा
हा हा हा अच्छा अच्छा अच्छा हा हा मग काय आणि हीं हीं काय आवडतंय म्हणजे असं वेगळं काय म्हणजे. कॉलेजच नुसता करताय का आणि काय कोर्स वगैरे काय करताय.
कॉलेजेच करतोय नुसतं
हम् हम ह
ह
मग अ मी काय घ घरात माझं पार्लर आहे.
पार्लर
आणि हा पार्लर आहे माझं हं
हां.
आणि पार्लर करत करत मी सगळं घरातलं काम बघत पार्लर करते मेकअपच्या ऑर्डरी पन येतात मला भरपुर मेकअपच्या ऑर्डरी पण येतात. हम्म येतात ते भरपूर मला क्लाइंट आहेत.
हा हा.
हम्म आणि मग सगळं बघून मग मग काय मला कराय लागतय नाही त्याच्यामुंळ मग मला एकच काम करून चालंत नाही घरातलं सगळं धुनं, भांडी जेवण. काय ते? आवाज अडकालाय बघा तुमचा तुमचा आवाज अडकालाय.
बाहेर जाता का म्हणलं मेकअप
हा हा होय होय बाहेर जातोय की परगावी जातोय परत घरी पण येत तात आणि तसं काही नाही की बाबा मी लांब लांब पण जाते सोलापूर अ इस्लामपूर क परत परवा परवा ह्याला आलेलो हळदी कांडगाव. कोल्हापूरच्या पुढं
तिथं आमच्या इथं जवळच आलता कि मग.
म होय हळदी कांडगाव तिथं तिथं आलेलो की आता होय अ राशिवडं भोगावती.
हा म्हाळुंगी. बेले म
हा. हा हा हा हा अच्छा अच्छा मग घरात मग काय कोण कोण असते काय?
घरात मी
हा. हा हा ह हम्म मग तुम्हीच मोठे, हा काय हाय?
प्राईज म्हणजे ब्रायडल मेकअप, पार्टीवेअर मेकअप म्हणजे असं.
हा ब्रा ब्रायडल मेकअपच नाही म्हटलं दोन मेकअपच आठ हजार घेते. एका मेकअपचं चार साडेचार हजार आणि सायडरच हजार रुपये घेते.
आणि साधाचा हजार रुपये, हा हजार मे कप, हेरस्टाईल, साडी ट्रेपिंग, सगळं त्यातच.
हा हम्म.
हम्म मग काय आणि काय साखरपुड्याचं करतोय, एंगेजमेंटचं पार्टी, व सगळ मेकअप करतोय काय तिकडंन ऑर्डर करणारच अस. तरीपण करा मी काय कमी करतोय पण येण्या जाण्याच जरास लांब पडतय सोडा तरी पण येतोय खरं कधी कधी पण पाहिजे असेल तर करा ऑर्डर चालतय, तस काही नाही की बाबा हा ब्रायडलच तेन सगळं करतोय. हम्म हळदी काडगावला सांगाल न परवा हळदी काडगावला आलेलो तिथं.
मग तुमची इंस्टा ला आयडी नाही काय?
काय ते?
इन्स्टावर आयडी नाही इन्स्टावर होती पहिला पण ते काय नको म्हटले मिस्टर बंद कर ते काय चांगलं सोशल मीडिया कसं हे बघा ते कसं अनवळकी इंस्टाग्राम चांगलं तेवढं वाईट म्हणजे कसं आहे कोण पण फॉलो करून कोण पण आपल्याला मेसेज टाकतय ना, त्याच्यामुळे ते नाही आवडत आमच्यात. मग नाही मी मी बंद बिझनेस साठी चांगला हाय. हा मेकअपच बघून आपल्याला येतात कस्टमर खरं कशाला नको आमचं मिस्टर म्हटलं, त्याच्यावरच काय आपला बिझनेस झालय त्याच्यावरण माझं कसं माऊट तू माऊट पब्लिसिटी भरपूर झालीय ना, त्याच्यामुळ मला कस्टमर येतात भरपूर.
हा हा
आणि तसं काय नाही किंवा बाबा असं त्याच्यावरच टाकलं की माझं बिझनेस वाढणार तसं काय नाही मला माझं गिरायक आहेत. माझी माझी आणि कॉल करून येत त्यात आणि माझ्या व्हॉट्सअपलाच मी पाठवते काय पण. हे काय मी टाकत नाही इनस्टाला माझी आय हाय सोनिया संगपाळ बघा तरी पण पहिल्याचे माझे केलेली आहे. कटिंग वगैरे आहे बघा.
काय हाय आय डी हाय?
सोनिया संगपाळ हम्म बघा तरी पण. पहिल्याची आयडि हाय मग आता काही नाहीय माझी, तरी पण मी त्यात मेक, आ.
नाही आवाज तुमचा इना. हॅलो.
हा हा.
हा प म ती आयडी सोनिया संपाळ टाकून बघा तरी, पण तुम्हाला काय म्हणजे कटिंग वगैरे आहेत बघा त्यात
काय ते? मला आवाजच येईना तुमचा. जरा रेंज मध्ये या की.
आयडी ला मध्ये डॅश आहे का म्हणलं?
नाही नाही, सोनिया संकपाळच हाय. स्पेस नाही काही नाही, डायरेक्टच आहे सोनिया संकपाळ आहे.
हू हू. बघा मग, काय आता काय आता भरपूर मला आर्डर येतात. इस्लामपूरची परवा केली. हळदी कांडगावची केलते, ते सोलापूरला गेलते. आणि अक्कलकोटला तसच मग फिरून अकलकोटला महाराजांचं दर्शन घेऊन मग तस हा हा हा. स्वामींचा डीपी हाय.
सोने ब्युटी टाऊन, पण नाही पोस्ट, नाही ये आता.
आं आत्ताच नाही ओ, पहिलच हायित, पहिलाचच हायित. स्वामींचा डिपि होता. पहिल्याचीच हायित, ते आताच नाही.
हो हो.
हू हू. काय कधी पण तुम्ही सांगितला की, तर येईनं काही नाही.
सांगुया कि.
बघितला काय?
बघितलं पण आयडीवर हे नाही, पोस्ट नाही हाय.
पोस्ट नाही?
पोस्ट नाहीत, शून्य दिसतय आणि अठ्ठावीस आणि अठ्ठावन्न फॉलोवर्स
अ पोस्ट शून्य दिसालय? होय, हू हू. हू आणि एक आयडि हाय बघा. मग दोन आयडि सोनिया संकपाळ च्या?
काय? ती दुसरी आयडी काय हाय.
सोनिया संकपाळ चं हाय, चवेचाळ पुढं हाय बघा.
पुढ चवेचाळ काय?
हा पुढं चवेचाळीस बघा त्या आयडीवर आणि हाय काय?
ते कळत न्हाय. हॅलो.
हा बोला, आता आला.
आपण डॅश वगैरे टाकतोय.
डॅश वगैरे नाहीये सोनिया संकपाळ तसच हाय म स्पेस स्पेस जरा ठेवून चव्वेचाळीस हाय. डॅश आहे आणि चव्वेचाळीस हा. पण पयलचीच हाय ती, आता काय नाहीेये. पहिलंचीच आहे त मग मी काय आता काही जास्त करून हो तेच केलं नाही तेच्यामुळं काय हे नाही ते कसं घरात आवडत नाही ना मिस्टर म नको म्हटलीत ते काय म्हणजे कसं कोण पण आनोळखी फालो करतय, म काय म
पंच्याहत्तर आहे पोस्टा पण प्रायव्हेट आहे आय डी.
व्हय काय? म्हणजे नाही म आता ते पण म्हणजे लॉक झाल आस लं म्हणजे प प्रायव्हेट दिसत नाही, हा हा हा. अ अच्छा, रिक्वेस्ट नका टाकू, री क्वेस्ट माझ नाहीच त्यानं चालूच नाही हाय.
आता अकाऊंटच नाही म्हणल्यावर कसं चालु
होय होय हुं,
जेवतो
हा काय ते तरी पण अ आता रिक्वेस्ट टाकलायसा तुम्ही?
होय.
होय काय? टाकू नका टाकू म्हणजे ते हे घ्या बॅक घ्या म्हणजे कोण म्हणजे कोण तर माझ्या नावावर आणि चालू बिलू करतील आणि ते आणि तुमच्या बरोबर बोलतील, तसं आणि ते व्हाय नको, आणि तुम्ही तुम्हाला कोण टाकाय सांगितलं आसं पण व्हाय नको ना ते, तुम्ही ते हे करा म्हणजे बॅक म्हणजे ते हे करा
केले.
हां नाहीतर ऊगचं ते आणि कणी प्रॉब्लेम व्हाय नको मोठा. व्हय की म्हणजे कसं काय माझी बंदच आहे ओ आयडी, मी कसं मिस्टर वापरता आगं आणि मि मिस्टरांच्याकड जर आसली तर मिस्टर आणि ओरडतील ना म्हणजे तुम्हाला जर होय बाई तू कोण टाक लं कोण सांगितलं आसं व्हायचं नको तेच्यामुळं
हॅलो! हॅलो! हॅलो!